लो हॅलो
हॅलो ते कशाला पाहिजे रे तुला हॅलो क्लासच्या वह्या क्लासमध्येच घेऊन जायच्या शाळेत घेऊन जायच्या
हा लागला कॉल
हा बोल की
तेच हे ते विचारलं होनियन त पहिलं कॉलच नाही मेसेजच नाही अजून पण नाही बघ ना
काय
तेच की नंबर पठवलेला ना ती बाई मेसेज अजून पण नाही बघा ना चार कॉल झालंवर तिचे
तू खुळीच आहेस जरा
मीना मला काय वाटलं तिनं म्हटलं की तू मी एकदम तुला पाच कॉल करतो आणि मग तू मला नंतर न कर
नाही ग
मी एक करतो तू मी एक करा म्हनायच केल तर ठीक नाही तर जाई ना तिकडं आता तिझं चार झालं किनाय तू बसल्यास
बघ की लई
मी सरळ सांगतोय मी एक करतोय तुम्ही एक करा
हम आणि तेच तेवढं तर ट्रान्स्क्रिप्शनचे पण आल्यात
हम्म किती कॉल राहिलेत
अ कॉल माझे हा अठ्ठावीसावा आहे
हां
मग दोन राहतात फक्त
हा हा माझ पण सव्वीस झाल्यात अजून चार बाकी हाईत
हम्म मावशीला अजून एक हा ति ती जे आहेच आणि लागतात दि फोन आ
तिजपण दोन बाकी हाईत होऊन जातात
चालतंय मग आजच करून टाका
होय
चालतय अ हे काय करायल्या काव्या खेळाल्या पिशवित टाक ते अ ति नंदची पोरगी मम्मीकड हाय
हाय कि ती भाजी निट
भाजी निट कराल्या खरं.
व्हयं.
चोर हायत. चांगली क
आणि हे तू काय करालीस.
मी पण भाजी नीट करालोय.
भाजी दोघी पण निट करायल्यास होय. हम. आणि तुझं हेच कधी ये गं. जा आमचं. हम... दीदी अभ्यास करू होया. हम्म.
पहिलं पीडीएफ करून, लिहून फाईल सबमिट.
ऑनलाइन.
ठेवले ते विहिनाच झालंय, आता आज रात्री बसून जरा लिहिणार.
मला पण न्यायचं असलं तर दे काय. तुझं.
का तुझं नाही.
माझं आता नाही, माझं झालं की. आता सेकंड सेमच झालं, थर्ड सेमच बघायचं थोडं.
हा हा.
चर्चमच अजून काय आलं नाही, अजून पंधरा दिवस काय तर आहेत हे. शॉपमध्ये पैसे द्यायला.
हा हा.
मग ते तेच्यानंतरन. ठीक आहे ना, हे हेच की हेज पैसेचं. तीन सारल बाई लवकर. चारशे पंचवीस पेंटिंगला पडले ते पेंटिंगलाच‌ दाखवाले.
किती दिवस झालं.
माझं कधी बघं. अ.. तुला. कधी गं. तुला कॉल केलतो कणी, गुड्डी दिदीला बघायला गेलतीस तु दवाखान्यात.
अ... मी. वीस तारखेला, नाही एकोणीस तारखेला.
तुचे दोन तीन दिवस आधी का राहिले, तुझं बाराशे कधी पडले गं आले का नाही.
माझं वीस तारखेला पडलंय, अजून तर नाही आलं.
माझं पण सेम तेव्हाच पडलंय. आता म्हणालात सगळेजण होय, सगळेजण म्हणालेत की टास्क चेक झाल्या वर येणार.
होय ट्रान्स्क्रिप्शनच किती झाल्यात.
ट्रान्स्क्रिप्शन्सच एकशे एक्केचाळीस झाल्यात. एकशे बहात्तर बोलते, टोटल पाचशे येत बहुतेक.
हम्म ते पण भरपूर येणार आहे म्हण चौदा हजार काय तर येणार आहेत म्हण
होय चौदा हजार एक टास्क ला एक रुपये काय तर आहे म्हण
होय
तेच
हा आणि ते आपण बोललेलंच रेकॉर्डिंग आहे कि गं
होय बोलेलच रिकॉर्डिंग खर लई घाण आहे दिदी टीव्ही चा आवाज गाड्यांचा चा आवाज कायपण काय करू
काय कळतच नाय
मी स्किप केलो त्यामधलं एक मग एक दोन.
होय.
करायचं तर कस करायचं गाडीचा आवाज कुठ कस काढणार हाय. काय
रेकॉर्डिंग करून ऐक की व्यवस्थित.
रेकॉर्डिंग चार वेळ ऐकलो एक ते चार पाच वेळ ऐकलो तरी मला समजले नाही काय लिव्हल काय होतं
माझं पण तसच टेस्टला मला तसच झालं की बाई माझ टेस्ट ला कणी अकरा रिजेक्ट झालतीत
होय पास झालेच ना खर ते माझे ते इंग्लिश ते चाल त्यातले पण कशाला गडबड झाल त ते विदाउट आवाज हेवालं होतं कणी गडबडीत ते शब्द एक एक तुटल्या तुटल्यासारखे होते बघा ते ते आणि ह्याच्यात पण हे झालंत माझे प्रॉब्लेम त्यातच त्या बाईने मला फॉर्म थोडं पाठ म्हंतल्या बघते खरं त्याच की ती मुंबईची होती काय
कॉल उचलली नाही ती
हा मुंबईची होती ना.
मुंबईच नव्हती ग
ती मुंबईची आहे.
हा हा होय मुंबई
तिनं फॉर्म ट्रान्स्क्रिप्शनचा फॉर्म पाठव म्हटल्या हम्म बघ की हे ते तर करायचं सकाळपासून मॅसेज करायला दिदी दुपारी परत रात्री झोप्याच टाइमला पण करत्या
कॉल करू काय म्हणून
बघकी असं का करायचंय मी म्हट मावशीला पण केलतो दुपारी इथं घरला आल्यावरच केलतो घरी आल्यावर नाही.
नंबर आहे तुला पाठवतो ती कॉल म्हणजे तीच कॉल झाल्यात, ती रिसीव करत्या. माझ पाच म्हणजे, तेच त्यात अ.... नाही मेसेज टाक पहिला. कारण आता साडे नऊच्या पुढे तिला अलाउड नसते फोन बघायला. त्यांच्यात स्ट्रिक्ट आहे जरा.
म्हणजे लग्न झालंय काय तिचं.
होय होय.
लय खडूस आहेत, बहुतेक सासू‌ तेनी.
खरं ती स्वतःहून मेसेज करत्या, फ्री असली कणी कॉल करा म्हणून मेसेज करत्या.
माझे आता हे झालं की, दोनच कॉल राहत्यात.
हम हम.
तेच बघूया, अनुजाला एक दोन करतो मग.
हम्म.
आणि नंदीनी नंदी फोन कॉलच उचलणं झाल्या.
होय. ती तर मेसेज करतो, पाच मिनिटात म्हणत्या आणि उचलतच नाही.
उचलतच नाही काय करता सांगू, आज तर दुपारपर्यंत बसल्या काय.
ते एक राहिलंय काय, तेवढं ती कंप्लीट करण झाल्या.
बघ की, माझं पण एकच राहिलं आता, तिला काय म्हटलं मी दुपारी बसल्यास की कॉल करतो. मी मम्मीच चालू करून देतो दिदी. मम्मीच्या मी न आयडीवरन लॉगिन केलतो. आणि तिला टास्क पण आला असेल, बहुतेक फॉर्म पण भरलाय. त्या नाही. तिचं कधी रजिस्टर झालंय, आप ते हे प्रोफाईल टास्क कप्लीट झालायं.
होय.
मम्मीला ऍप नुसतं हे करून देतो. नंदीला आलाय की, उशीर आलाय, ती कंप्लीटच कर ना मॅडम. दोन राहिल्यात. तेच बघणार.
तो कोणाला करायच.
थांबच असं, हां बोल आता. हॅलो.
मग,
खुळ्याबोड्याचे. खात्यात व्हय ते, बटण खायाल्या.
कोण हॅलो काव्या. बटन खायाल्या.
त्या छोट्या फोनची बटन निघल्यात गं.
हा.
ते खायाल्या.
तिला काय काकड्या नाही तर, हे आणून दे गाजत खात बसत्या. दात येत असतील नव्हं तिला, व्हयं की.
म.
ते ते आणि काय दिदी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
रक्षाबंधनला आपण बोंबलनी बनवूया काय सगळ्यांना.
म अ
हॅलो. हॅलो. जेवण नाही अजून मी प्रीती त्यांच्यात आलं.
हा हा प्रीती त्यांच्या ताईस.
होय मग मम्मीला विचारून आलोय मी घरला आलोय इचलकरंजीला.
हा हा इचलकरंजीला आल्यास?
हम्म आजच दुपारी आले होते सकाळी जाणार आहे. . आज कपडे ठेवायसाठी आलतो अजून भांडीतेन आहे.
काय काय
आज कपडे ठेवाय साठी आलतं भांडी तेन आहे. ती रडायला लागलं का?
पायऱ्या येताय थांबा चड्डी घाला चड्डू घालू चड्डू. काय झालं?
जिजवंती चालू करून दे म्हटलं त्यांना पण ते काम.
होय केलं की.
काय म्हणलं दोन्ही बहिणी बहिणी नुसतं मजा वगैरे काय पाहि हे करत बसल्या जा पैशे घालयाचे आहे मज्जा करायला समान आहे.
होय टाइम बघ.
दिलस त्यांना
केलोय की त्यांचं टास्क आला नाही पण अजून.
हा चालतय मग. चांगलं अजून एवढे हे करवेत बाहेर कुणाचे नंबरेच घ्यायला लागत नाहीत म.
त्यांचा फोन फे ते फोन फ्रेंडच केलं मी ट्रान्सक्रिप्शनच तेवढं केलेय.
चालतंय आणि तुझ्या नंदेला पण दे की.
होय त्यांना नाही म्हटलीत विचारलं मी त्यांना नको म्हटली.
होय. आणि पीरी मावशीचं चालूच झालं नाही ते प्र हे प्रोफाईल टास्कच कम्प्लीट होई ना.
तिला काय कळत नसेल कसं चालू करायच ए ठेव. हॅलो ठेव.
चालतोय ठेवतो का?